हा आवाज येतोय का?
हॅलो!
हा आवाज येतोय का?
हा येतोय -येतोय बोला. हम्म हम्म. होय चहा पाणी आवरल बघा. तुमचं?
हा.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म मग काय आणि म्हणताय? काय नाही बघा बसल्या वेळेत काय तर हम्म निंवातच हाय.
हा.
दुपारच्या वेळेत काय तर घ्या शिवायला घ्यायचं.
हा हा.
दुपारचं काय म्हणजे मुली आहेत मला दोन त्या जातात शाळेला. मग दुपारी काय करमत नाही. काय नाही म्हणून काय तर मग शिवायला घे तेवढंच दोन तास झोपण्यापेक्षा म्हणून घेते मी.
हा.
हम्म हम्म हम्म हम्म तेवढंच शिवायचं परत आणि अ म्हणजे आता सध्या तर टोप्या आणायला लागलोय शिवायला.
हा.
टोप्या म्हणजे तो माणूस कसा आहे द्यायला पण येतोय. कुठ जायला लागतं नाही. द्यायला येतोय. न्ह्यायला येतो. मग कुठचं जायला लागत नाही. मग - - घर बसल्या म्हणून तेवढंच दोन तीन तास आणि काय असं अर्जंट पण काही नाही आहे.
हा हा.
म्हणजे एकेकांचं कसं अर्जंट असतं आजचं द्यां उद्यां द्यां असं पणं कांहीं नाहीं हे त्यांमुळं आपणं आपलं घरांतलं आवरूंन कधीं होईल त्यां वेळेत केलं तरी पणं चालतंय
हम्मं हां हां कसं आणतांय मंग ते शिवांयला
ते कायं आंता म्हणजे एकशे वीस असतांत एकाच्यांत एक रुप एकचं पडते साधांरण एकशे वीस शिवले की एकशे वीस रुपये होयं मंग कायं कसं म्हणजे आंता आपणं करलं त्यांवर आहे नां कामं एक एक जणं आंता गल्लीत तिथं घेतांत हं आंता आमच्या एकदां गल्लीत घेतांत बायंका घेणी त्यांना नसं म्हणजे घरांत एवढं कायं कामं नं मुळेणं पूर्णट एक दिवसांत पणं म्हणजे एके वीस पूर्ण कांम होतं
हां हां मंग त्यांला पणं वेळं लागतं असतं नां शेव्हांयाला
होयं वेळं लागतोय की पूर्ण जोडांयला की नाहीं तीनं तास लागतांत पूर्ण
हंव हंव
आणि तिथूंन मंग जोडूंन मंग दांब पणं आहे नां त्यांला वरूंन त्यांमुळे म्हणजे दोन तसं केलं तरं एकां दिवसांत एक होतोयं पणं कंटिन्यू बसांयला पाहिजे कंटिन्यू बसलं तरं होतंय आंता आपणं नाहीं बसंल तरं मंग कसं होनांर
होयं
हम्मं हम्मं हम्मं हम्मं मंग कायं तेवढंच घ्यायचं कुठं जायंला कुठं म्हणजे बाहेर जाण्यांविषय बरं
हो ते पणं आहे मायं सारं
तेचं की
हम्मं
हम्मं तुमचं कायं चालूं आहे
तुमचं कायं नाहीं म्हणतं सवं आंता संध्याकांळ जरां स्वयंपाकाचं कांहींतरी बघायचं मम्मी पणं जात्यां कामांला
हां हां हां हां
मम्मी लां कायं बे केली
हां हां हां होयं मम्मी जाते म्हणल्यांवर घरांत पणंवय पाहिजे ते
हम्मं ती जाततेे सकाळीं स्वयंपाक करूंन मंग बाकीचं आवडतेय मी घरातलं आंता घरांतच असतं नां
हां हां हां हां
मंग घरांतल आवरूंन मंग दुपारीला जरां जेवणं वगैरें इकडं तिकडे करूंन मंग परंत संध्याकायं स्वयंपाकाचं कायं तरं बाहेरचं
होयं होयं बघांय पाहिजे तेवढंच मम्मीला पणं बरं आंता मम्मी कामांवर जाते यां म्हंणल्यांवर
हो अं
हम्मं हम्मं हम्मं
स्वयंपाक जरां जास्तं कारायंचा मंग कायं नवीन कांहीं रेसिपी करतांय
रेसिपी आमच्यांत तसं बघां गेलं तरं जास्तं म्हणजे नॉनव्हेजचं प्रमाणं जास्तं आहे म्हणजे प्र्य प्रत्येक शुक्रवारी रविवारी नॉन व्हेज लागतं लागतयचं आमच्या त्यां जरां नॉनव्हेजचे पदार्थ जास्तं बनतांत मंग कायं आंता घरांत पोरांय त्यांमुळं बिर्याणी, हे ते चालूच असतय. मम्मी हे बिर्या-बिर्याणी कर, असं चालूच असतंय. हॅलो? हॅलो?
हां, म तुमचं शिक्षण, हां येतोय, तुमचं शिक्षण किती झालंय?
माझं शिक्षण झालंय की, बी ए झालंय, कम्प्लीट.
ह.
म्हणजे अगोदर अ लग्नानंतर एक वर्ष मी कंप्लीट केलं. पण नंतर, त्यानंतर आई, मुलं वगैरे त्यामध्ये जरा, म्हणजे जरा दुर्लक्ष झालं, परत शिकायला पाहिजे होतं. ह्हणं, आता वाटतय, पण नाही ते पेंडिंग-पेंडिंग पडल्या नंतर, कसं झालं? नंतर त्यातलं मन गेल्यामध्ये, परत, परत पहिल्यापासून म्हटले की, ते नको वाटायला लागलं परत अत
होय, ते एकदा त्यातलं मन उडाल शिक्षणातल, की परत त्यात डोक घालायला नको, वाटतय.
होय नायत, म्हणजे कसं, म्हणजे दहावीला बारावीला वगैरे, टक्केवारी वगैरे, चांगली होती. आता मा झ्या बरोबरच्या मैत्रीणीत, त्या म्हणजे जरा, हे करतात, अगं तू पण हुशार होतीस, पण पण काय, म्हण लग्न झाल्यानंतर, सगळंच चेंज झालं.
होयं, लग्न झालं की, सगळं चेंज होतय घ्या.
चेंज झालं आणि, मग सगळी जबाबदारी, जरा घरातली हे ते. नंतर मुल मुलं झाली, म त्यांचं शिक्षण हे ते, म्हणजे त्यामुळं जरा स्वतःकड द्यायला वेळ मिळालाच नाही, म आ ता वाटतं ना ते, त्याच वेळीला, म्हणजे शिकल अजून थोडंफार शिक्षण केलं असतं, तर आता कुठ तर जॉब केला असता, असं वाटतय.
होयं असं वाटतयच की, साहजिकच आ तस, आता आता सगळेच, सगळी जण आता जॉब वगैरे करतात ना, काही ना, काही तरी छोटं-छोटं असं छोट का असना, पण चालू असतय.
होय होय तेच की, म ते आता वाटतय, म आता वेळ निघून गेलीया. आता जबाबदारी पडली या सगळी, आता मुले शाळेत चालल्यात. हा. आणि आता घरातल्यांचं, पण थोडं फार मन राखायला लागतंय, त्यां, ते सासुससरे ते म्हणजे जरा हाय, त्या म त्यांची पण काळजी घ्याय लागतेया. तेच की अन नाय घेतलं की, मग तस पण नाही करून चालत, वयस्कर लोकांना.
होय.
हम्म, तेच कि, त्यामुळं आणि जरा न ते कस, त्याच वेळी केलं असतं, तर लगेच, म्हणजे त्यात बरोबर कव्हर झालं असतं ते. आता मला सगळी म्हणाय लागल्यात परत हे कर, परत फॉर्म भर, पण ते आता नाही, मन लागत नाही आता. होय.
एकदा शि नातून मन उडालं की झालं.
होय होय. मंग तेचं तुम्हीं आंता ग्रॅ म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय म्हणतांय नां पूर्ण करां आंता.
हो आंता पुढचे दोन वर्ष एम सी ए करायचं आहे की.
हां हां नाहींतरं मंग एकदाचं मंग परंत मंग घरांतल्या लग्नांचा विचारं हां नां घरातल्यां आणि लग्नांचा विचारं करांयला लागलीत की मंग परंत आणि मनं मंग जरां हे होते नां
नाहीं नाहीं घरच्यांचं कायं नाहींय माझ्यां म्हणण्यांवर आहे सगळं असं चाललंय. घरचे कायं म्हणतांत तुलां कधीं करायचंय तेंव्हा करं घरच्यांचं कायं असं
हां हां मंग बरो मंग बरं आहे तुमच्यां घरच्यांचा सपोर्ट आहे नाहीं तरं एकेकांच्या घरांत म्हणजे असं तेचं मंग तेचं बरं आहे. हां नाहीं तरं एकेकांच्या घरी नको असं पणं असतं. चलां नां हम्मं आंता आंता म्हणजे बरोबर लग्नं केलेलं बरं नंतर शिक्षण लग्नां नंतर असं पणं म्हणणारे आहेतं आई वडील
होयं असं कायं नाहीं घ्या आमच्यांत शिक्षणं म्हणतांत ते म्हणतांत आम्हांला मिळाले नाहीं तुम्हांला मिळालं तुम्हीं तरी शिकां
होयं होयं आणि आंता सगळीं म्हणजे कॉम्पिटिशन चालूं असं जेणी आहे त्यांमुळे असं कांहीं नाहीं मुली पणं सगळ्यांत हुशांर आहेतं
सगळ्यांचं उसतरांत म्हणली पणं प्रत्येक गोष्ट करतांत कोणती गोष्ट नाहीं अशी नाहीं
नाहीं होयं प्रत्येक क्षेत्रांत मुली आहेतं मंग तेचं म्हणांयलावले तुम्हीं पणं पूर्ण शिक्षणं झाल्यानंतरच मंग
होयं
असे म्हणजे शे पाहूणे नाते वाईक वगैरें सगळें म्हणतांय अं नाहीं बघायचं बं असं होतंय पणं आपले कायं आपल्यांलाच माहिती असते
त्यांमुळे जास्तं कार्यक्रमांना कोणाचं राहांयला वगैरें बघतं नाहीं काळा केलं जास्तं कार्यक्रमला जायलां यां गोष्टीसाठीचं तरं टाळांटाळं करते कुंठे जाते नाहीं जरी घरी असलं तरी कांहींतरी कामं आहे म्हणूंन कारणं सांगून बरे नारांज झाले तरी चालते पणं आपल्या भविष्यांत आहे नां पुढं असं होतंय
होयं होयं नंतर कसं मंग आपल्या ह्यांच्यावर असलं की आपणं कुणाचं म्हणजे हे करांयला पणं लागतं नाहीं थोडंफारं
होयं होयं
हम्मं तेचं म्हणांलागलं तुम्हां ही पूर्ण शिक्षणं करूंनचं मंग
हम्मं मंग बघायचां होयं बघायचं कायं कायंच नाहीं
हं हां बाकी भाऊ बहीण वगैरें आहेतं कायं
भाईतं भाईतं चमचा धीमे होयं
होयं हां हां मंग मोठी फॅमिली आहे तुमची
बहिणी माझ्यापेक्षा लहांन आहे थोड्या एकट्यां आंता बारावी झाल्यां एकटी आहे दहावी लां छोटे आहे ते सातवीला भाऊ लहांन आहे एक दोन वर्षाचा अडीच वर्षाचा आहे आंता
हां हां मंग लहांन आहे कि बं भाऊ वेळांनं झालायं वाटतं हां हां हां हां बरं बरं अंसू दे ठीक आहे
हम्मं
हं मंग सगळं सगळ्यांना शिकवांयचं म्हणतांत
होयं सगळ्यांना शिकवांयचं होयं कायं असं नाहीं कुणांला किती शिकायचंय तिकडे शिकांर कायं अडचणं नाहीं म्हंण सांगितलं
होयं ते बरं नाहीं तरं ही बहिण आहे ती बहीण आहे हां हां हां पाठीमागूंन जरां हां
आंजचां दिवसं
हां हां मंग चालतंय नाहीं जे सगळंच म्हणजे कसं हां सर्वसामांन्य असले की म्हणजे जरां मध्यंमवर्गी असले की नको त्यां बहिणी आहेतं तुझं करूंन घ्यां असं पणं म्हणणारे आहेतं असं होतं आणि शेजारीच मंग हां शेजारी पणं बयं आं की मंग ते पणं मंग कोणतं म्हणायचं मं म्हणजे आपल्यां मम्मीला सांगते नां बघां हे असं पणं
हो बघां की आंता असं ते घरच्यांचं नाहीं की बाहेरच्या चं जास्तं असते असं म्हणतांत नां ते घरचं आहे घरच्यांचं कायं नसतंय खरं बाहेर येऊंन लंय बोलतांत
होयं होयं तसंच होतं तेचंक आणि मंग ते डोक्यांत बसलं की मंग परंत मंग ते आणि विचारं करांयला लागतं तोय
परवां पणं झालं त्यां समोरच्या काकींच्या नंदेने फोन केली डायरेक्ट चं असं असं स्थळं आहे नां कायं करतांय म्हणूंन माझ्या पुढेचं होतं नां मम्मीला म्हणलं माझं स्थंळगं घेऊनण्यांतत जाऊं नको म्हणतं ज्यांना ते करतं तेहां सगायचं म्हणतं मी कायं नाहीं म्हणले म्हणूंन तूं माझ्याकडे घेऊंनच येऊं नको म्हणं तिलां
हं हां मंग असं होतंय
हां असं होतंयच ते शेजारचे घेऊंन येतांत मंग ती मम्मी मलां म्हणत्यां कायं बघं कायं करत्यांस मी तिलां एकदाचं सांगितली तुझं कायं असतंय तिकडेच मिटवून माझ्याकडे कायं घेऊन येऊं नको म्हणलं मी तरं कायं शिकणांर आहे होयं माझं झाल्यांशिवाय मी तरं कायं विचारं करणारं नाहीं त्यामुळं उगांच तुम्हीं हां म्हणायं मी नाहीं म्हणायचं उगांच ते मधलं माणूंस तोंडावर पडल्यांसारखं होते नां
होयं त्यांनी कायं म्हणजे चांगलं असेल सोंड चांगलं असतंय म्हणूंन म्हणजे स्थळं काढतांत पणं ते
तसं नां
हां हां हां
चांगलं होतं मुंबईचं होतं मुलंगालां वीस लाख पॅकेज होतं चांगलं होतं
हां हां हां
पणं माझं असं म्हणणं की नाहीं बाबां बाबांला आपल्या आपल्या पायांवर असल्यांशिवाय कांहीं नाहीं करूंन तरं घ्यायचं आणि
होयं होयं तेचं की आपलां अं पणं आपल्या पायांवर उभं राहील की मंग पुढचं पणं बरं पडतं आपल्याला सगळंच
होयं
आवांज नीट ऐकूं येतं नाहीं
चालेल ठेवूं कां
हां हां ठेवां
नाहीं
आवांज नीट ऐकूं येतं नाहीं